हॅलो.
हा बोला ताई.
हा हा आता आला आवाज. मगाशी काहीतरी बा गडबड गडबड असा आवाज येतोय जरा.
हो हो नाही इकडे वरती आलो होतो आम्ही.
हा.
हम्म गडचिरोली का हम्म हम्म बस मजेत आहे. तुम्ही
हो मी पण छान आहे. काय?
द्यायला
नाही यावेेळेला मला नाही झालं जमलं फिरायला. माझी. आम्ही नाही गेलो यावेेळेला बाहेर कुठे तुम्ही जाऊन आलात.
हो केदारनाथ ला गेलो होतो आम्ही.
अरे वा छान सगळं, व्यवस्थित झालं का तिकडे.
हो. हो देवदर्शन बी चांगलं झालं मस्त. फिरण्यासारखं चांगलंय तिथं
चांगलंय आहे का. कसे गेलात तुम्ही?
हा. आम्ही ट्रेननेे गेले होतो ताई.
हो का आणि किती वेळ लागला तुम्हाला पोहोचायला
आम्ही जवळजवळ पंधरा दिवस गेलो होतो राहायला.
पण या वेळेला तिकडे बर्फ वगैरे असत का?
मग बरोखर खूप थंड वातावरण असल तिकडे असं बिलकुल थंडी हा हा थंडी वाटे तिथं ह
अच्छा अच्छा
आणि एकदम याच्या्यासारखे पाण्याचे असे झरपेच वाहतात. पहाडी मधून हम्म
चालायला व्यवस्थित होतं का का त्या ह्याच्यावर बसून गेलात.
नाही नाही आम्ही तर चालूनच गेलोत तिथून थोडी अशी पाळी पाळी सारखी जागा आहे एक. माटी सारखी मग जायचे दगडान दगडांवरून जस जान शक्य झालं तस तस चालत जायचं आपण
हा हा
हम् प्रवास आम्ही जवळ जवळ
अरे वा छान भरपूर मोठा ग्रुप होता.
हा चांगला होता म्हणजे सगळे गावाकडचे लोक होते बाकीचे आई वडील वगैरे होते हम्म त्यांच्यासोबत गेलो होतो म आ्ही पण आई म्हणे असं बी काही जाणं होणार नाही चल बवा मग सोबत पोरांना घेऊन पोरांना घेऊन गेलो होतो मग गंगोत्री यमुनेत्री
हा
हा
हा हा बोला आणि काय बघितलं
गंगोत्रीला गेलो होतो यमुनेत्रीला गेल होतो ह तेच केदारनाथला भोलेनाथचं मंदिर आहे तिथं आपण आवाज केला ना तर तो तो तोच आवाज गुळून बाहेर निघतो परत ओम ओम ओम अस सबू नक
हो का अच्छा अच्छा
टाकले तर ते बुळबुळ निघतात पैसे टाकले का तिथं
हो का
आपण पाच रुपयाचा शिक्का एक रुपयाचा शिक्का दोन रुपयाचा शिक्का टाकका तर असं गोळूनघ तो असते मंदिरात ना म्हणजे पाणी त्या मंदिरात महादेवची पिंड दिसत नाही पण ते पाण्याच्या खाली पिंड आहे त्याच्यात
हो का असं पूर्ण पाणीच आहे त्याच्यात
नाही केदारनाथच्या साईड ला बॉर्डर आहे ना तिकडे केदारनाथचं दर्शन करून येतो आपण बाहेर निघताना तेव्हाही मंदिर लागतं
कुठचं मंदिर
आणि अ भोलेनाथचं मंदिर लागत
अच्छा ते केदारनाथ म्हणजे भोलेनाथचच आहे ना
हो तिथे तर आम्ही गेलो होतो केदारनाथला केदारनाथच्या बोर्डरवर बाहेर निघतो ना आपण केदारनाथचं दर्शन करून मंदिराचं तेव्हा भोलेनाथचं मंदिर आहे छोटस त होथं
अच्छा
हा तिथं त्या मंदिरात पाणीचच राहत पूर्ण कायम पाणीच असतं त्या मंदिरात महादेवाची पिंड आहे म्हणे त्याच्यामध्ये पण बोलल का परत आवाज गुणगुण गुणगुून बाहेर निघतो परत ओम ओम बोलला
अच्छा अच्छा हा हा हा बघू माझ इच्छा जायची आता कधी योग येतो ते बोलावणा आलं पाहिजेना.
तेचना, तेच मेन आहे.
तिकडनं बोलावणं आल्याशिवाय आपलं काही होत नाही बा.
नाही ना ते पूर्ण आता सोन्याचं करून टाकलंय त्यांनी तर आता. सोन्याचं पत्रा टावून दिलंय पूर्ण मंदिरामध्ये.
हो अच्छा बापरे लोकही भरपूर येतात ना तिकडे?
खूप दान दक्षिणा तर खूप येते आता तर घोडे वगैरे पहिले घोडे वगैरे जायचे ना आता तर रेल्वेचेच करता येते आता बाधकाम वगैरे चालय असं जास्त अवघड नाही होणार बाव लोकांना हम्म. हम्म एवढं पायी, पायी जाण शक्य नाही बा बाकीच्या लोकांना. तर घोड्यावर जायचे अगोदर लोक
हा, हा.
आता पण आम्ही गेलो होतो तेव्हा बी घोडेच होते पण मग आता शक्य की नाही होणार मग लोकांना मग नाही ना ह मग ट्रेनची सुविधा करता येतका? परत आणून
अच्छा, बरं, बरं, हा, हा.
चांगलं झालं दर्शन वगैरे तर मस्त झाल.
हम्म, बर्फ पडायचा का असा वरण?
आं..
बर्फ पडायचा का बर्फ पडत होता?
हो बर्फ, बर्फ तर आहेच इथ पण असं याच्यासारखं भीती सारख भीती सारखं वाटतय एकदम कि दगड वरतून पडणार नाही खाले झिरपे चालतात पाण्याचे.
हा तेच मी म्हटलं वर्ण, वर्ण बर्फ पडत, पडतो का असा कधी म्हणजे आपण म्हणतो ना मध्ये, मध्ये पाऊस येतो तस?
हा. वरतून तर काही पळत नाही पण असं चमकलेल्यासारखं वाटतं बर्फ जवळ आहे असं वाटतो आपल्याला आकाश जवळ आहे असं वाटतं भोलेबाबाच्या हम्म. मंदिरात पण असं तिथं गेल्यावर खाली बघायच तर एकदम याच्यासारखं आपल्याला असं वाटतं बापर आपण किती वरती येऊन गेलो.
ह, हा, हा, हा, हो, हो. बरोबर, बरोबर अ
शक्य होऊन जात पण मग नंतर आपल्या सारख्याला जीव घाबराला लागून जातो आणि चढलं तर जात पण बॉडी आपली एकदमच याच गरम पडून जाते बिलकुल.
होना, हा..
त्या सोबत हम्म, हम्म नाही सोबत आप आपल्याला असं वाटतं चला भाऊ आपण स्वेटर घलून घेऊ, थंडी वाजायला बाये खूप थंड वातावरण आहे स्वेटर घालून घेऊ पण स्वेटर घालायचं तिथे आपलीच बॉडी गरम होते ते स्वेटर काढून फेकाव लागतं आपल्याला.
होका, अच्छा. म्हणजे वा हवा थंड असली तरी आपण चालतो ना त्याच्यावरन त्यामुळे गरम होत असेल अस.
हा.. आणि मग तिथं एवढा बर्फ जमून जातो तर त्या अंगावरचे कपडे सुद्ध आपल्याला नाही सारखे होऊन जातात.
होना.
हम्म त्याच्यासारखं मग स्वेटर घालूनच नाही जायच.
अ, ह, ह.
असं पाणी तर तिथं मिळतेस. प्यायला आपलं धरण्याची वस्तू सुद्धा बॉटल सुद्धा आपल्याला जवळ होते अशी गोष्ट आहे
ह हा ह हा
हम्म पाणीच आम्ही जिरप्यामधून पाणी यायचं ना तेच पाणी सण घ्यायचं तिथं
हा ते स्वच्छच पाणी असतं ना तसं तर
हा हा मस्त पाणी रा्यायचत हवा पण मस्त यायची मस्त
हा हा हा कधी गेला होता तुम्ही
आम्ही आता तीन एक महिने झाले गेलेो होत तई
हो का अच्छा
हम्म
बरोबर आणि काय काय बघितलं
आणि गंगोत्रीला गेलो तो यमयात्र्या गेलतो
हा
हम्म आणि दोन वर्षापूर्वी आम्ही इथे गेलो होतो वैष्णव देवीला तीन वर्षापूर्वी हम्म वैष्णो देेवीला बी मस्त
हो चांगलं आहे चांगलंय ते इथे मी जाऊन आली आहे एकदा एक हा मैत्रिणीं बरोबर गेलो होतो आम्ही मैत्रिणी मैत्रिणी पाच सहा जणी गेलो होतो
हम्म हम् हम्
वैष्णो देवीला पण इथे काही जाणं झालं नाही आमचं अजून
अच अा तिथं कसं आहे थोड सोबत राहिले ना मग तर काही वाटत नाही आठ दहा जण तरी पाहिल आपल्यासोबत एकमेकाला सारा असतो
तेच म्हंटलं ना जरा ग्रुप जास्त चांगले असला मोठी म्हणजेु ण ब म्हण श्रम नाही वाटत ना गप्पा मारत बोलत बोलत गेलो की आपण
हा तेथ गप्पा मारत मारत निघून जातो माणसक झट निघून जात चालण्यामध्ये काही वाटत नाही आपल्याला आणि एकमेची वस्तू आपण देऊन घेऊ शकतो मिळून हळून राहू शकतो सोबत गप्पा मारू शकतो मग आपल्याला काही तेवढं वाटत नाही जाणंवता
ह मग तुमचे तुम्हीच तुमचे तुम्हीच गेला होतात की काही टूर कुठच्या टूरमधून गेला होतात
नाही आमच्या आम्हीच गेलो होतो बाकीचे असे गावाकडचे लोक होते ना सुलत काका काकु ते काकूंचे मुलं सुना
अच्छा सगळेच एवढे म्हणजे घरातलेच सगळे होतात तुम्ही
हा हा असे आजूबाजूचे बाकीचे दुसरे कोणी कोणते ना असे कोणत्या बी समाजाचे लोक बाया्या होत्या चला बो हे लोकं जात आहेत. ते चांगले आहेत आमच्यासाठी चांगलं ओळख परक होती मग ते पण आमच्यासोबत येऊ लागले.
हां.
हम्म. असं हा सोबत म्ह सोबत होन जात तर बरं वाटत
हम्म
मग नंतर आमचं जाणं होणार नाही भाऊ आता असं सांगतात
हो ना खरं येते आता बघा ना आमचं कुठे जाणं होतंय माझी खूप इच्छा आहे जायची पण काय जमत नाहीये अजून तरी
गेलो ना तर रिक्षा पण एकदम बरी लवकर लगेच भेटून जाते. कुठं बी जायचं राहिलं तर आता हां असं लगेच एक रिक्षा दोन रिक्षा लगेच भरून जाते चला भाऊ. हा मग आणि आपण लवकर निघून जातो एकमेकाला सोबत घेऊन. हा सोबत राहिला तो सोबत राहिला पटापट निघता पण येत आपल्याला. आणि दुसरे ते हेवाहेवाने आपलं बी होऊन जात देवदर्शन. नंबर पण लागून जातो. आणि थोडी उ पण येऊन जाते चल बुवा.
अ सोबत असले की बर वाटत ना.
हा
अ हं हं पण तुमची आई वाणी पण आली म्हणजे खरच कमाल आहे.
हां आई वडीलच घेऊन गेले होते ना.
तेच म्हटल ते दोघांच हे उत्साह एवढा. एवढ चालण हे सगळ त्यां च झाल म्हणजे खरच छान.
हम्म ते म्हणे चल म्हणे जिद्द करायचे ते पण. तुझ्याने होणार नाही. होणार नाही. म्हटल चला आत आता सांगता येत भोलेबाबा बोलवतायेत आपल्याला. मग चला म्हटल मग. काय थांबायच आपण.
तेच म्हटल तिथन बोलावण याव लागत. त्याच्याशिवाय काय आपल घडत नाही बाबा. हं हं
आणि आता भगवंताशिवाय काहीच नाही ताई.
हो खरं आहे ना.
भगवंताच्या नावाने कोणी बी दान वगैरे देतो तर नाही कोणी म्हणतच नाही. की बाबा घेऊन जा अधिक मास तेबी दान वगैरे द्यायला बी लोक काय नाही म्हणत नाहीत. घेऊन जा हम्म अस आहे लोकांच. पहिले तरी लोक कामा कामामध्ये राहायचे. पण आता नाही लोकांच घेण भगवंतला दोन हाताने द्यायला तयार आहेत अस.
हो ना खर आहे. कस आहे ना आपण म्हण तो खर हे मी केल. हे की मी केल. माझं पण ते भगवंतांनी आपल्याला दिल्याशिवाय आणि ह्या आपल्याकडनं करून घेत ल्याशिवाय काय नाही होत हो. लोक हो बुध बुद्धी देणारा तोच. करून घेणार तोच. लोकांना अस वाटत मी केल. मी केल. माझ्यामुळे झाल. हे ना. हम्म त्याच्या मनात नसेल त्यांच जर आपल एखाद व्हायच नसेल ना तर ते होतच नाही किती केलं तरी. काहीतरी अडचण येते. काहीतरी अडथळा येतो.
मग मग खरी गोष्ट आहे ना. काही ना काही विघ्न येतात. आता देवस्थान ठिकाणी काही ना काही अस येत ना की, अपघात होतो. काही होत बुवा अस.
हो
तर ते आपले अपघात त्याच्यामुळे होतो की, आपण काही अस कोणा वाईट केल असेल ना म्हणून ते अपघात घडतात.
बरोबर
असं सांगतात. आपण चांगल करत राहिल तर भगवंत साफ रास्ता देतोच आपल्याला पुढ.
हो ना खर आहे ते. त्याच्याशिवाय काही नाही. आणि कुठे कुठे गेला होतात. काय काय बघितल?
काय नाही आता गंगोत्री यमुनोत्रीला गेलो होतो. तिथ गायत्री मंत्राच स्थान आहे.
अच्छा
हा गायत्री. पण तिथ काही जाण शक्य झाल नाही. गाडीच भाड सहा सहाशे रुपये होत डायरेक्ट तिथूनच ट्रीपला एक एक जणाच हम्म फिरवायला मग थोडस वेळ पण झाला होता. आणि पंधरा दिवस फिरून झाले होते. शेवट गंगोत्री झाले होती आमचीवाली. त्याच्यामुळे मग घरातले लोक बी म्हणे जाऊ द्या, आता नंतर जाऊ आपण गायत्रीच्या स् ठाणाला मग काही जाणं झालं नाही तिथं.
अच्छा हं सगळे दमले असतील?
चला ताई म आपले दहा मिनटं झालेत हं.
झाली ना बरं बरं चला.